अ
सांबा आलून देत
हम कुठय ओ तुमची घरवाली तुला
चार्जिंग नव्हती म्हणून
पाऊस आहे का तुमच्याकडे नाही ना नाही नाही बोल काय बर हसल्यास बर
बोल तते ह ह
का आला कट कर
बोल ना आ हु हा
ह्
जाऊ कान्या कुणीन्या
कुण्या गेला कामाला पाऊस नाहीय तुमच्याकडं?
आहे ना थोडा थोडा थोड थोडा आहे ना बुरबुर
आमच्या गावातूनही चालू आहे.
जेवण बीवण झालं का विचारा ना?
ांले
मा का आहेु हॅलो. आळूची पान भरपूर आहे तुम्ही घ्यायला येऊन जा
मम्मी कधी येणार घरी मग येऊ घ्यायला
मम्मी सध्याकाळी येणार आहे घरी
मग काय? तुमचा कुत्रा केवढं झालंय
कुत्रा लय मोठं झालंय तुम्ही पाहिलं या कुत्र्याला
का?
हम्म येऊन नुसत्या गाळी घेऊन येते घरात बांधून टाकलं आता
त्याला बांधून टाकायच ना
बाधूनच टाकलंय आता चिखलात जात नसतं तुम्ही
त्याला खायला काय द्यायचंय?
त्याला खायला भाकर भाजी पोळी चिकन लेग पीस सगळं देतो कुत्र तब्येत वाढवायची त्याची हम्म. तब्येत विबेत बरी ना?
हम्म बरी का?
आमची बरी.
तुझा भाऊ कुड गेला?
भाऊ शाळेत जाईल हो.
मम्मी लवकर गेली आज?
हो.
बाकी काय चालू आहे अजून?
बाकी काही नाही शेतात कोबी लावले शेती चालू आहे बस कामधंदी चालू आहे अभ्यास चालू आहे. शाळा चालू आहे कॉलेज चालू आहे. तुमचं काही चालू?
आमचं काही काम धंदे म्हटले मम्मीला फोन करील तू म्हणतो मम्मी गेली गावात
हम शेती बीती
शेतीत अजून नाही ना लागवड करायची ना
अच्छा
हो
ते पक्ष्यांचा आवाज का येतोय?
पक्षी कायतरी पाहिलं वाटत ते मी
अजून
ह
कुणाल
हम्म
कुणाल काममध्ये जातो का अच्छा कामाला कुठ जातो कामाला कुठं जातो? कंपनीत जातो का? अच्छा बरे अजून कॉलेज चालून नाही झाल का?
तुम्हीेच आहात का?
नाही मी हिडत नाही फिरत नाही
नाहीय का?
नाही
खरं बोलाव कुठं काल बोलावा
कुणाल म्हणत होता फिरायला जायचंय कुणालनी कॉल केला होता म्हणत होता फिरायला जायचे हो मला बोला तू पण ये बळ जबरी घेऊन जातोय तो हो बळजबरी घेऊन जातो फिरायला तुम्हाला मी नाही म्हणतोय तरी तो घेऊन जात मला नाही आवडत फिरायला
हम
मी आजीबात नाही फिरत मी अजीबात नाही फिरत अच्छा
पाऊस चालू आहे रिमझिम
बिकुल
हा तर रोजच चालू राहतो पाणी
पावसामुळे पावडर नाही मारता येत
मग जेवढ वेळात त उघडा तेवढ्या वेळात पटकन मारून घ्यायची ह
पाणी उघडं राहतच नाही ना
सारखं चालूच आहे
राहत ना दुपारी दुपारी ह दुपारी
नाही तुमच्या इकडचं वातावरण वेगळं आमच्या इकडचं वातात्यावरण वेगळं पागल आहे का तू
हा पण मग म तिकड वारातावरण निरू आहे गावात कस गावातलं वातावरण येत
कसं सारखंच राहतंय गावातचत काही वेगळं
पण नक जास्त पाऊस चालूय ना दोन चार दिवसापासून म्हणून
हम्
अ तुम्ही तर रोजच फिरता तुम्हाला माहित असल
गावात कुठं एवढं पाणी
चालू आहे जोरात आ आपल्या नदीला पुरे येणार आहे पाणी पुुलाला टेकलंय. तुम्ही बघितलं नाही का?
नदी हम्म. तेवढ लोकर कसं भरलं?
दोन चार दिवस झाले कण तीन पास चालू आहे.
भरलय धबधबे चालू झाले बाहेर. हो. न्यूज येत राहता इथ एवढं धरण भरलं तढं तेवढं धरण भरलं.
तुम्ही न्यूज नाही वागत का?
ते ना
मग तुम्हाला कस का नाही माहिती? वॉटरफॉल चालू झाले बाहेर.
अक
हो फिरायला जायचं आपल्या, तुम्ही येणार आहे का?
आं
येनारये ना.
तर ठीक आहे ठीक आहे कधी जायचयच प्लॅन म्हणून ठेवा.
करम् कर ना आपल्यान मम्मी आली का.
ठीक आहे ठीक आहे. मग मम्मी आल्यावर कॉल कराय लाऊ का?
हा.
अ ठेवतो मग बाय.
बाय.